हॅलो येतोय का आवाज. आवाज येतोय माझा.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो येतोय का आवाज. आवाज येत नाहीे ये.
हा हा येतोय येतोय येतोय.
येतो आहे ना.
येतोय तुमचा आवाज हा स्पीकर वगैरे नाही होत ना.
नाही स्पीकरवर नाही होत.
अच्छा.
ह काय कर
हम्म बोला काही नाही ती उठली आ आता आता चहा वगैरे झाला.
हम्म हम्म किती महिन्यांची वर्षाचे.
ती अडीच वर्षाची.
अच्छा.
हम्म.
मग तील माझी दोन वर्षाची मुलगी.
अच्छा. कुठे राहता तुम्ही.
क्चुली असं पर्सनल इथे नाही सांगू शकत मी नंतर ने
हा हा. ते पण गावाचं नाव सांगू शकतो आपण तसं काही नाही फक्त ऍड्रेस वगैरे नाही सांगायचा.
हम्म हम्म बर नाशिक मध्येच राहते तुम्ही.
अच्छा मी पण नाशिकमध्येच राहते. हम्म.
बाळाला खायला सगळ देता मग तुम्ही आता. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो.